हॅलो.
हॅलो.
यालायगि माझा आलाय.
हा आ
जिवलीस
हां जेवलो की तू जेवलास.
होय जेवलो की, तू बाहेर चालीयस काय.
नाई नाई वरती आलो.
वराती आल्यास हां हां तेच आवाज यालाय चालत्याला
वर आलो रे शेण्यावरण
हां आं माउ बरी हाईस नवं
हा काय करता
काय नाई आवरून आता झोपायची तयारी.
व्ह लवकर.
होय जेवलास का नाही.
जेवलोय जेवलोय जेऊनच कामावराय
कामावरेस
कुटली नाय
होय नायडाय आत्ता आठला आलो की डायरेक्ट सकाळी आठला
व्हय बारा तास.
व्हय बारा तासच असतयं.
हं पाऊस मी जाऊन आलो माझी
हां तुजा आवाज येईना झालाय जरा
आत्ता येतोय.
हां.
फस्ट होती रे माझी
हां जाऊन आलीस होयं.
सकाळी जाते हां सहा ते दोन असतीया.
चालू जाते ते.
पाच वासता जाते.
एवड्या लवकर उटत्यास म
होय चार वासता उटून आवराय लागतंय मला
जाग कशी काय येतीया म थंडीच
आलाम लाउन झोपतोय सवयच हुत्या संद्याकाळी लवकर झोपलो बरोबर दहा वासता की म येतीया जाग
बर मी आम्हाला नाई बाई येत आमी साला कदी कदी येतोय चालू असल्यावर खरं आमी यत नाय कारण उठायचच होत नाय ना ते
हवय सवयीन आ मला पण आदी तसंच व्हायचं जाग यायची नई सुट्टी पडायची आता सवय झाल्या एक आटवडा फस्ट एक आटवडा सेकेंड आसते
हां हां हां नि सवय झाली तर काय वाटत नाई सोड
होय आणि कंपनीची बस असतं त्यामुळे या जायचं का त्रास हो
होय ही कुठइत्या ती
स्टॉप जवळ इथ पाच मिनिटाच्या अंतरावर
हा तुम्ही राहताय तिथ येताय का
होय तिथंन पाच मिनटाचा अंतर आहे स्टॉपला
हा हा मग त्याचा पैसे बस च तुम्ही देताय का कंपनी कडन
नाही नाही कंपनी कडन
हा हा मग किती लय लांब हाय काय ते
एक अर्धा पाऊन तास लागतोय कि जायला
हा हा अर्धा पाउन तास लागतोय होय
होय
हा मग आज दिदीचा निकाल होता फोन लावली नाहीस
दिदीला फोन नाही रे केलो तिचा मी स्टेटस तेवढा बघितला होता तिने मेसेज ग्रुपवर टाकलेली तेवढाच बघितला फोन काय झाला नाय माझा हिला
होय लावल्याला मी
हम्म
अ हा तेच म्हणलं तू लावलेलीस का नाही फोन
नाही लावला बघू आता उद्या आल्यावर दुपारी लावतो
हा हा हा ते एक्क्याऐंशी टक्के काय तर पडलं वाडत तिला
होय
ह
अभ्यास करत्या घरी
होय बस काय आठवड्यातन दोन वेळा फक्त कॉलेजला जात्या वाटत ती
व्हय आता शाळा असत्या नी शाळेत जात्या ती शिकवायला त्यामुळे तिला एक्स्टर्नल टाक
हा तेच की म्हणजे आठवड्यातन दोन वेळा जायाचं इथ जी जास्
खरं ते दोन दिवसची चुकवत नाही ती तस ते दोन दिवस
उद्या येणार आहे वाटत तिकडं पेढ पेढा द्यायला येणार हो पेढा द्यायला येणार हाय
हम् हम
हा हा तू कधी येणार हाय
मी बघू म्हणायला लागलोय आता पुढच्या आठवड्यात एक पहिल्या पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठ आठवड्यात येऊन जाव कारण आता दादा गेल्यात नी पा हेलावा अ पालखीसोबत वारीला मग आता परत येतील. नाही आता ये
शनवारी काय म्हणजे उद्या काय तर हे हाय नव
उद्या हाय एकादस उद्या तिथंच. तेच कि उद्या एकादस रे आषाढी एकादस मोठी असत्या मग तिथच असत्यात सगळी.
हा हा म्हणजे उद्या उद्या दिवस होय तो, मग तिकडे पाऊस तेन काय फोन आलता?
पाऊस तिकडं हाय चालू हितनच किती होता हिथ पुण्यात थांबलो होतो की एक दिवस. मला म्हंटलं होतं मला भेटायला अहा इथं अ हे हाय बघ दगडूशेठ,
हा तिथनं तुझ्या हिथ जवळ आहे नव ते?
नाही मला लांब पडतय ते मग तिथं त्यांच एक दिवस वस्ती असत्या एक रात्र एक दिवस अ दोन दिवस एक रात्र वस्ती असत्या तिथ. मला म्हटलं त येऊन भेटून जा कारण मला त्या दिवशी बरोबर थांबवलं कंपनी, सात वाजता आलो जायला पण वेळ न व्हता. आणि दुसऱ्या दिवशी बसेस बंद असतात शिवाजीनगर पासून पुढे यायच अवघड होतय. एकटीच होतो मी म्हणून नाही गेलो मग आता म्हणलं वारीसन दादा आली की जाऊन एक दिवस भेटून यायचं.
हा हा हा म्हणजे येताना कास
काय रक्षाबंधनला येतोयच.
अ मग दादा हे न येताना एस टीनच येणार नव?
येताना त्यांची गाडी करून गेलेली असत्यात ती घेऊन येतात गाडीतन येत्या सगळी.
सगळी अ सगळी गावातली माणसं आहेत काय?
हो त्यांच्या गावातलीच आहेत सगळी.
ह हा हा मग त्यांचं जेवण खाण सगळं घेऊन जात्यात?
ते सगळेजन मिळून ते एक एक दिवस कणी गावातली ती असतात कणी मोठी माणसं सरपंच हे ते वगैरे बा दि एक एक दिवस सगळ्यांनी जेवणाचा खर्च दिलेला असतो. आणि बाकी हेनी जाऊन आता दोन आठवड झाले असतील की.
हा दोन आठवड झालं किती म्हणजे किती दिवस झाल किती दिवस लागला तरी दहा पंधरा दिवस?
होय तेवढ दिवस जातातच ये जा करायला. अजून तरी तिथंच आहेत मला वाटतय अठ्ठावीस एकोणतीस ला येतील.
या या यायला कि यायला काय एक दिवस लागतोय फक्त.
नाही यायला दोन दिवस जा
यायला दोन दिवस लागतात?
होय.
हा एवढं म म्हणजे गर्दी असत्या काय यायच्या वेळी पण?
होय आता उद्या बघकी हे असल्या मुळे सगळी येतात रे.
हा हा उद्या जास्त लोक बरोबर.
रात्री जरी निघली तरी दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत ये कारण हळूहळू येतात लई जण असतातनी गाडीने बसने वैगेरे गेलेले कसं येतय टाईमात.
हा हा हा बसन म्हंटल्यावर टायमला येत ना बरोबर आहे. म तिकड तू तिकड लई पाऊस आहे मग तुझ्या इकडं.
हो इकडे लय होय ईकड पाऊस भरपूर आहे आज तर दिवस पण जरा उकड-झाक, उगड-झाक चालू आहे. असं
हा मग ते गाड्याची काय बंद-बिंद असं काय नाही ना. मधी काय तर गाडी बंद आहेे तेन काय तर म्हंडेलीस.
होय पूर आला होता रे इथं.
हा मग काय म्हणजे आता हाय नव?
एकच.
आ?
हाय, हाय आता याय-जायला जास्त. तरी आणि वाढाय लागले नदीचं पाणी बघू आता काय होत.
हा, वय इकडं पण वाढलंय सोड. अ जरा इकडं पण आता दोन-तीन दिवस झाला पडाला आज जरा उघून कुठे उघडलेला. म उघडलेला मग दुपारी जरास प जोरात पडला.
हम्.
आज जरा आता आता आता उघडलाय खरा पाऊस दिवसभर पडते आणि रात्रीच उघडते.
वय, इकडं पण तसच चाललंय इकड दिवस आणि रात्र कंटिन्यू उघड-झाक चाललं.
तीकड एवढा पडतोय?
होय एक सारख पाऊस हाय.
हा ह म ईकडे एकसारखं असल्यावर पुर तेन येणारच. म तुमच्या इथं तेन पाणी येत नाही ना?
आपल्या इकड गावाकडच्या नद्या जरा मोठ्या असत्यात इथल्या नद्या एवढ्या मोठ्या नाही. लई छोट्या-छोट्या वाटतात त्याच पात्र लई छोट हाय.
हा मग इथलं लगेच पाणी बाहेर येत असल ना.
हम्म रस्त्यावर पाणी येतयचं.
अ हा. म‌ तिथं तुमचे तुम्ही राहताय तिथं नाही न्हव काय?
नाही इकडं काही नाही इकड आधी राहत होतो का नाही चाफेकरला चिंचवडला तिथं या वेळेस लई मोठा पूर आला होता. आम्ही राहत होतो तिथंपर्यंत आला होता. मागच्या वेळेस नव्हत एवढं. मा च्या वेळेस पण आलता पण येवढा नव्हता ह्यावेळेस लई आला होता.
म्हणजे आता तुम्ही दुसरीकड हाय.
आता दिसेल नाही, तिथ आता राहिल्यात की नाही पोरी. तर ती गेला नाही दोन-तीन दिवस रूमवर राहायला पाणी उतरू पर्यंत रात्रीत वाढलं तर काय करायचं.
हा हा हा हा. एक मिनिट हा.
हा.